म काय काय करतेस
घातता जेवण केले बसले
होय का बरं ऐक की एक चार दिवसान आपल्या कॉलेजमध्येध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आय तर अ त्यामध्ये तुला सूत्रसंचालन करायचंय आणि कार्यक्रमात पण जायचं आपला कार्यक्रमला तर तुला वेळ आहे का अ एक चार दिवसानी आज तीस तारीख ना एक एक तीन तारखेला तीन तारखेला आहे
चालेल की जाऊया टायमिंग वगैरे काय आहे का त्याचं
सकाळी एक आठ वाजता जायच मग कार्यक्रमाची जी काय रूपरेषा असेल ती आपल्याला अगोदर सांगतील सर आणि त्यानुसार आठ आठ वाजता जायचे संध्याका पाच वाजपर्यंत ज फ्री होऊ आपण हो आणि अ त अजून जर सूतसंचालनाच काही तयारी असेल तर ती पण सरांना विचारून तू करून घेत अगोदर
सूत्रसंचालन वगैरे काय असेल ना मग ते मी करते मग बोलून बघूया सरांना पण आपण काय असल ते
आणि अजून काय म्हणतेय अजून क अजून दोन कार्यक्रम आहेत त्यानंतर ते पूर्ण करावे लागतील आपल्याला
हा चालेल पण कशा संदर्भात आहेत.
सांस्कृतिकच आहेत एक दुसरीकडे तथ सूत्रसंचार झालं कि मग दुसरडे पण एक आहे. कार्यक्रम तो पण जायचा मग तो पण जमेल का तुला तस सर्ांना सांगते. कि जमणार आहे तुला म्हणून मग दुसर मुलगी काय बघायला नको बरबर चालेल चालेल तर एक तासाभर फोन करते. सरांशी बोलून बग मग आपण फायनल करून टाकू ते सगळं.
हो चालेल. नाय नाय काय नाय मला काय नाय त्रास वगैरे काय मला नाय होणार हा मला फक्त फोन कर आणि आधी सांग मला
बर बर चालेल चालेल ठीक आहे हम्म ठेवू का? म, ह ह
चालल